हं, काही नाही.
झाले का काम? हो का, झाले का काम?
कामं झाले.
हो, काय.
हां, तेच म्हटलं. आराम ये, चालू ये मं.
हं, हाव.
हा हा, ते त्या दिवशी, त्या दिवशी, तुम्हाला ते याची, हे होईल. चारलं होत, बीटची बर्फी कशी करायची? म्हणून, हं. त्या दिवशी वेळ नव्हता, माझ्याकडे सांगायले, म्हटलं आज सांगून द्या, म.
सांगा ना, म.
हां हां, ते आता उन्हाळ्याचे बिट भेट तात णा, आता जास्त आणि लेकरांसाठी कशी पौष्टिक येत ति, लेकरं तशी बीट खात, नहीत कि नी?
हां.
हं, मग काय करायचं, बीटची बर्फी करायची म, त ते हं, मग ते काय करायचं, माहिती का, एक वाटी बीट चा किस, म्हणजे बीट किसून घ्यायचे चांगले पहिले आधी पाण्याने, स्वच्छ धुऊून घ्यायचे ते, म्हणजे वर माती वगैरे, लागली असती त्याले त ते चांगले धुऊून घ्यायचे आणि ते किसून घ्यायचे. आणि नंतर मग, एक वाटी, ओल खोबरं घ्यायचं.
हा.
ह एक वाटी, दूध घ्यायचं त्याच्यामध्ये आणि एक वाटी साखर अणि अर्धी वाटी, मिल्क पावडर घ्यायची, आणि नंतर आपल्याल हं, आपल्याला अर्धी वाटी काजू पावडर, ओर एक चमचा वेलची पूड आणि एक चमचा, पिस्त्याचा काप घ्यायचे. म्हणजे आता, ते साहित्य आपल्या घरी, उपलब्ध असतेस म्हणा हे, एवढं साहित्य तर आपल्या, घरी सापडतेस. हं मग आधी, सर्वात आधी काय करायचं, बीटचा- बीटाचा किस आणि दूध, साखर आणि खोबरं, अ हे सगळं मिश्रण एकत्र करून, मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं.
हं, म्हणजे दूध तापलेलं, असेल ना?
आं?
दूध तापलेलं, असेल ना?
हा, दुध तापून घ्यायचं.
हम्म.
आणि कच्च दूध असलं, तरी चालते, असं काही नई, म्हणजे कारण त्याला दूध, ह्याच्यात गरम होऊनच राहिल ना, समजा ते बीट चयच्यात खुपसून जा.
हो हो.
हा आता दूध गरमी घेतलं चालते आणि थंड असलं म्हजे बिना तापवलेलं तरी चालते. कोणतंई दूध घेतलं तरी चालते त हे बीट चा कीस दूध आणि साखर खोबरं हे सगळं ए मिक्स् मधून फिरून घ्यायचं यामुळे म्हणजे काय होते क् की ते चांगलं मिश्रण म्हणजे चांगलं अस चोपडं होत ते अन् त्यामुळे वडीच् तुबक होते मग नंतर हे मिश्रण गॅसवर शिजत ठेवायचं
किती मिनटं?
अं गॅसवर थोडा वेळ शीज् शिजत ठेवायच म्हणजे सर्व मिश्रण शिजले की त्यात काजू अं ते म्हणजे थोडसं घट्ट होतेच ते कारण त्यात साखर वगैरे टाकलेले असते ना आपण ते.
हा घट्ट होऊन येते.
हा घट्ट होऊन येते थोडंस ते मग हेच सगळं मिश्रण शिजलं कि त्याच्यामध्ये काजू पावडर अणि म थोडस ते अं काजू पावडर घालायची अजून परत ते मिक्स करायचं आणि मग त्याचा गोळा झाला तयार त्याचा ते सगळं शिजल्यावर त्याचा गोळा तयार होते मंग तो गोळा तयार झालाय की त्याच्यामध् ते वे वेलची पूड घालून ते खाली उतरवु ठेवायचं आणि एका थाळीला तूप लावायचं आणि तूप तूप लावून मंग ते थाळीमध्ये थोड्याशा ऊन् थापटायच ते पसरून द्यायचं थोडसं
अं.
हां आणि मग थंड झाल्यावर मंग त्याच्या वड्या पाडायच्या.
हां असं करायचं म ते. म्हणजे कसंय अं लेकरायले चांगली पौष्टिकाय हे कारण लेकर तशी ते बीट खात नईत. कारण ते खायला थोडंस तुरट तुरट लागतं न ते. हां ते लेकरं खात नईत ना त त्याच्यामुळे ते मंग असं करायचं अणि लेकरायले खाऊ घालायचं. नाई छान होते बीटची बर्फी पण चांगली लागते खायला आणि छान येते पण छान. हं अजून काई रेसिपी वगैरे.
डॉक्टरांनी सांगितलं होतं बीट खायाचं.
हां रक्त वाढते न तीच्यामुळे.
पण तो खातच नाई.
हां हं. हो ना खातच नाईत लेकरं तेच् हं-हं हो करून पहा. हं चांगलाय ना करून पहा त्याच्यानंतर लेकराईले आप ले शेंगदाणे, शेंगदाणे जे असतात आपले ते भिजू घालून ठेवायचे भिजत ठेवायचे रात्री आणि सकाळी लेकराईले ते. शेंगदाण्याची ही त्याची म्हणजे कसं शेंगदाना उसळ करायची त्याची भिजत शेंगदाण्याची लाल शेंगदाणे हां लाल शेंगदाणे अस् ते आपले लाल शेंगदाणे दोन वाट्या घ्यायचे त्याच्यात ओल खोबरं घ्यायचं अं एक वाटी कोथि कोथिंबीर घ्यायची एक टी स्पून तिखट मीठ साखर लिंबाचा रस. असं घ्यायचं म्हजे लेकरं ते शेंगदाणे वगैरे त्याचे खात नाईत ना लेकराले शेंगदाणे खानं जिवावर येतात ना ओ, आजकाल लेकराले भिजू घालून दिलं म्हटलं की ले खायला जीवावर येते, हे कायच दिलं म्हणतात तु मले. अन् हे असं करायचं आणि त्यात दाणे चार तास भिजून कुकरमध्ये शिजून घ्यायचे चांगले. आणि ते तुपात जिरे घालून तडतडले दाणे कि त्यात तिखट, मीठ, साखर सगळं घालून हा परतून नारळ, सौ, कोथिंबीर घालून सर्व मग मिसळून घ्यायच. तसं मस्त असं त्याची म्हणजे शेंगदाण्याची उसळ तयार होते.
करून पाहिल ना मग.
ते पण चांगल होते म्हणजे कसं पौष्टिक आहार आहे हा घरगुती आपण घ तर जो म्हणाला म्हणजे शेंगदाने लेकसाठी पौष्टिक आहे आणि रक्तही वाढते आणि हे बीट पण चांगले आहे. त्याच्यानंतर मूग, मूग वगैरे मोड आलेले मूग, धान्य हम्म मोड आलेली असं काही खऊ घालायचं.
बर करून पाहिल ना मग.
हो हो करून पहा.
आणखी काय चालू आहे मग तुमचं?
बस असं चालू आहे आता काय की मोबाईल वर रेसिपी पाहायचा मग मला ते आवडली ते रेसिपी मी लिहून ठेवते.
हा.
हो. सेव काही करत नाही मोबाईल मध्ये लिहुन ठेवते मग मी स्पेशल एक बुक केलेला आहे मी मोबाईलसाठी ते म्हणजे रेसिपी साठी रेसिपी बुक.
हा.
ते रेसिपीया लिहून ठेवते मग मी आणि करत करून पाहते मग.
हा चांगल्या होतात.
हा होतात-होतात कधी-कधी चांगल्या होतात, कधी-कधी बिघडतात. मग ते काय बिघडलं तरी खायला गोड लागते ना थोडं.
बरं आहे ना मग काही ना काही पाहिजेस.
हा खाऊन पाहायचं मग थोडंस.
हा.
कसं आहे नवीन-नवीन आपल्या जे शिकायला भेटते ना मग आता मु चुकलं तरच आपला काही ना काही चांगला येते ना. ते असं तुम्ही हा डब्बाचा वेळीच आपण मग चांगलं करतो मगं ते.
हम्म.
त्याच्यानंतर मग चांगलं होते ते. नेहमी-नेहमी करत राहिला की मग त्याची आपल्याला सवय होऊन जाते ना ही असं करायचं असं नाही असं करायचं. मग त्याची चवही समजते आपल्याला कि बा आपण असं हिला ब हे असं करायचं मग. हम फक्त माझं ते केक वगैरे बनवते मी तर केकचच रेसिपी थोडीशी चुकते माझी कधी-कधी. तेच बरोबर नाहीेत मग, एकदा मी ते बटाटा पुरी करून पाहिली होती. ती आपली आपली हे असते ना आपली पाणीपुरी.
हा हा.
हा ते पाणीपुरीच्या पुऱ्या त्या काढल्या होत्या मी याच्यातून म्हणजे ते विकत आल्या होत्या मला मी डायरेक्ट. आणि त्याला केल्या होता मी अ ते पाणीपुरीच्या पुऱ्या ज्या असतात ना त्याच्यामध्ये आपला जो आलू असते आपण आलूची भाजी बनवतो न तेच नी आलूची, ते ज्या समोस्यामध्ये भरतात ते तशी.
हा.
मग तशा पुऱ्या काढल्या होत्या मी आणि त्या त्याच्यात भरलं होतं मी ते तसं. ते पुऱ्या अशा फोडून थोड्याशा. त्याच्यामध्ये ते सगळं मिश्रण भरलं होतं असं मी. आणि मग आपण ते अ पकोडा वगैरे बनवायसाठी कसं आपण हे बनवतो. भजी बेसन आपलं. हम्म, ते बसन अस, बेसन थोडस पातळ पातळ केलं मी. आणि त्याच्यामधून ते असे अ ह. आपले हे पकोडे. ते पुरी हा पुरीचे पकोडे. ते पण मस्त आले होते.
हाव काय?
हा आपले समोसे कसे असतात. आपल्या समोस सारखेच आले होते. ते पण मस्त आले होते.
हा.
हम्म असं काही काही नवीन नवीन करून पाहते मग मी.
अ बरं आहे ना मंग. पाहिजेत काही ना काही.
हम्म हा तसंही आता लई लेकरायले लेकरेली म्हणा आजकाल तसं असं गोडच नाही लागत ना लेकरले. नवीन नवीन काहीतरी खावा वाटाले लेकराले. आवडते लेकराले मग. ह मग ह. तसं लेकरले लेकरली काय, आपण आपल्याला काही काही खावा वाटते ना मग असं नवीन काही दिसलं की. हम्म मग करत राहते. मग मी. तुमच्याकडे काही रेसिपी असेल तर तुम्ही सांगा. मग कस लिहून ठेवते. मग मी.
आणखी काय चालू आहे मग नवीन?
बस बाकी त काही नाही बा आता मग. बस असेच. आता उन्हाळा लागला. आता उन्हाळ्याचे पोहु आता ते अ आंब्याच हे करायचंय मला. हम्म ते किसून अओ. हा साखर आंबा किसून करतात ना तो.
हो खिसून.
हा हा. त तो करायचाय मलापण. ते मलाठी ग किसायला थोडस भारी जातय ना.
हो ते भारी जातेच म्हणा.
हा हा मग त्याच्यासाठी थोडे मोठे मोठे आंबे पाहिजेत असतील. म्हणजे कारण ते किसाय थोडेसे सोपे जातात ना.
हा मोठे मोठे आंबे असले की मग ते सोपे जातात. किसाय.
हम्म हम्म मग ते कस करायचं पुढे?
त्याचे अगोदर ते हिरव्या हिरव्या सालदेट काढून घ्यायचे.
हम्म हम्म, नाही त्याच्या ते त्याच्या काढायचं कि ते त्याच्यात शिजवायचं ते सगळं?
काढून घ्या लागतात अगोदर ते. आणि आत मधलं पांढरं पांढरं असते ते खिसायचं.
हो का? काबर ते पूर्ण घेतलं त नाही चालात का मग त्याच्यामध्ये? ती हिरवी साल हिरवी साल असते. ते शिजत नाही का म त्याच्यात?
नाही ते कडक राहिते ना म.
हाव काय? म्हणजे मग म्हणजे काढून टाकायची मग सगळी.
हम्म, ते काढून टाकायचे.
हम्म, जस आपण बटाट्याचे बटाट्याचे हे काढतो आपण. साल काढतोन. तशी ते
ह, अन ते किसायचे अन ते अगोदर शिजू द्याचं ते. आंब्याच कीस. आन नंतर साखर टाकायच. चांगला साखरचा पाक हू द्यायच. अन ते चांगलं शिजू द्यायचं.
मग हे तूप तूप वगैरे टाकून शिजू द्यायचं. की का मग ते पाणी पाणी वगैरे लागते का त्याच्यात?
नाही पाणी नाही ते धुवा लागते. धुयाचं ते त्याच जास्त आंबट पाणी निघून जाते मग.
हा हा.
अन ते ए पाणी नाही टाकाव लागत तसंच शिजू द्यायचं साखर मध्ये
म्हणजे अ आधी म साखरचा पाक करायचा की आधीच हे टाकायचं?
अगोदर ते किस शिजू द्यायचं ते शिजल्यानंतर त्याच्यात साखर टाकून द्यायचा.
हा म्हणजे त्याला आपोपच पाणी आपोपच पाणी सुटते का मग त्याला? हा म्हणजे शिजाय ते हे व्हायसाठी शिजायसाठी थोडस त्याला आपापच पाणी सुटते मग. आणि त्याच्यामध्ये मग साखर टाकायचा ते पूर्ण गं अस पूर्ण च-चमच न पूर्ण चालू ठेवायचं तस हलवत राहायचं.
ते हालवत राहायचं ते साखर चांगला कडक येपर्यंत शिजू द्यायच.
हा हा हा आज आता आंबे आणलेले आहेत माझ्या घरी तर मी आज करुन पाहते, कस होते ते बरंच झालं तुम्ही सांगितलं मला आता.
बरं करून पाहिसाल मग सांगाल मग कशी झाली रेसिपी.
हो हो म्हणजे मग शेअर शेअर करतेस मग मी कसं झालं तर
हो हो.
हा हा ठीक आहे मग लावते मग मीअजून परत.
हो ठीक आहे.
ठीक आहे ठीक आहे.